हॅलो.
हा हा बोला ना, आवाज येतोय मॅम माझा हा येतोय येतोय. बोला हा.
चालतंय. मग आता म्हणजे असंच बसले होती खूप दिवस झाले ना तुमच्याशी बोलून. मग. आ रेसिपी बद्दल थोड्याश्या गोष्टी शेअर करूया म्हटल आता या धावपळीत च्या युगात आपल्याला म्हणजे अगदी घरच्या घरी किंवा असं म्हणजे घरी तुमच नीट आणि अस म्हणजे सुख जेवण जर खाल्ले आता हल्ले मला वेळच नसत कारण का प्रत्येक जण आपापल्या जॉबमध्ये व्य स्त असतो आणि त्या जॉबमधुन आपल्याला खूप कंटाळा येत असतो म अता पदार्थ बनवन्यापेक्षा आपण जाऊन अ म्हणजे बाहेरच विकतच खाऊन खाल्लेलं बर असं आपल्याला वाटत असत. मग आपण आता मग आता आपण काय करायचं? तर आपण अ घरच्या घरी अगदी लगेच आणि आपली पोटाचे बोट, पोटाची भुक पन मीठीत हया साठी आपण, हॅलो आवाज ये तोय माझा हॅलो.
आवाज येतो का माझा हो येतो येतो. आज आ हा हा म पोटात मिठेल पन आणि
आपल्याला अगदी नाष्टया पेक्षा आपलं जेवण म्हणजे नाष्टा च आहे पण आपल्या
पण एखाद आपण जेवल तर हा अता तर तुम्हाला असा पदार्थ कोणता? अता हा पदार्थ आहे पदार्थ म्हणजे आपला मिसळ
आता आपल्याला पहिल्यांदा
पहिल्यांदा आता कोणकण भारतात बनवली जाणारी अगदी म्हणजे
ऑल महाराष्ट्र बनल जाणारे अगदी मी तुम्हाला म्हणजे अ एक अं आणेक
अनेक प्रकारमध्ये जी काही असते ही आपली त-तीखट आणि झनझनीत असलेली मिसळ जस की नागपुरी, कोल्हापुरी आणी
पुनेरी, पुनेरी पण अशा आशा खूप म्हणजे खूप प्रकाराच्या ज्या काही मिसळ आहेत त्या आपल्या महाराष्ट्रावर महाराष्ट्रामध्ये मिसळ
मिसळ अ केव्हातरी मग बी आपल्याला मिसळ म्हटली आता आप डोळ्या समोर येतात म्हणजे असं कट आलेली तररी आलेली ही अशी आणि आपण काय करतो आलमझ्या ते आपन आगदी आपल्याला जेवण खान्यासारख फिल येत असतात कि मिसर खाले कशी हायसा ओ? मिसळ अशी चमचमीत खात. आम्ही घेतो की हो मिसळ ही मिसळ पाव पाव ही अं पूर्ण ऑल इंडिया अ नुसतच महाराष्ट्रामध्येच खाल्ली जाते बट ऑल इंडियाची फे वरेट डीश आहे मिसळ ही आणी कोल्हापूर मध्ये फेमस आहे आणि पुणे मध्ये पण फेमस डिश आहे. अं आणि तु म्हणशील तुम्हाला मगाशी म्हटलीस की आता पुणे नाशिकची कोल्हापुरी कटमशे भूमीधारशर अशा अनेक प्रकार
आपल्या महाराष्ट ऑल महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये मिसळ ब आझुन राती आणि खरच तस सांगायला गेल तर हा पदार्थ महाराष्ट्रा प्रसिद्ध आहे आणि मिसळची खरी मज्जा
आमटीच्या तिखट आणि मसालेदार कटामध्ये असते आपल्याला मु मध्ये आपल्याला बघतो ना. की पापा खरच की आपल्याला मिसळ खायच असेल तर त्याच्या मुळ म्हणजे आपल्याला अं तिखट आ
तिखट थोडीशी झणझणीत आणि कट त्याला यावा. की आपल्याला मिसळ समोर दिसायला पाहिजे मग आपल्याला ते मिसळ खाताना मज्जा येते.
हो हो मग ते मिसळ साठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल तर अंकुर आलेल्या मटकी च्या सळीत आणि वरून घातलेल्या कुरकुरीत फरसानामध्ये असती. ती म्हणजे आपली गरमागरम आणि पावासोबत खाली जाणारी मिसळ आ आपल्याला ही मिसळ अ आता मोड आहे मिसळसाठी आपल्या सर्वप्रथम लागणार आहेत. ते म्हणतेत ते आपले मोड मटकीचे मोड मग ततल मटकीेच्या मुहरतलं कस बनवायच ते आता म्हणजे ऑल म्हणजे आता काय करता त असानिप ती म्हणजे बाहेरची तयार मटकी असतात म्हणजे त मोड आलेली त्या पण घरच्या घरी आप
चांगल्या पाण्यात धुतलेली आणि अशी आपण मटकी ती म मटकी ला आणि मोड आणायचय मग आपूण काय करायचंय म्हणजे ती मटकी रात्री रात्री अस
आ सकाळी एकदा आपण मटकीे जे काय आहे ते विजत घालायचं ते ज सगळं पूर्ण स्वच्छ जे काही पाणी आहे ते आपल्याला संध्याकाळी झोपताना त्यातलं नितळायाचं आहे अगदी चौको पाठी ठेव
ते आता त्याला पानी ठेवायचं नाही कारण का आपल्या जर त्या मटकीत पाणी राहिलं तर आपली ते मोड येतील पण ती मटकीची जी काही आपली आहे
त्याहित ती मटकी काय मोलू वास मारेल त्यासाठी आपल्याला आधी अगदी योजस
अगतात की अगदी त्याला मोड असली आणि थोडेसे मोड आलेले असतात मग नंतर त्या जा त दुसऱ्या दिवस संध्याकाळी काही दिवशी तर अगदी पूर्ण असे मटकीने भर म्हणजे म सॉरी मोडाने जी काही अ आपली पटके असे.
अशी ती बहरलेली असते आणि खर त्याला खूप छान असं जे काही अंकुर फुट असत त्या मापपत कोणाकडे
जे पाहिजे मग आपण जे काही आ त कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र मिसळ अधिक आणि मसालेदार बनवले जाते आता काय? जा म्हणजे महाराष्ट्रात मिेसळ काय करतात किंवा त महाराष्ट्रात तांबडा रंग कट खमंग मसाला आणि अंकोर लेल्या मटकेची मिसळ यामुळे मिसळीला आणि वेगळी ओळख मिळत असते. आता बघा एक म्हणजे असं खूप म्हणजे आपण व्यवस्थित खूप ठिकाणच्या जे
त्या जे काही मिसळ आहेत त्या मिसळ आपण पाहत असतो मग आता कोल्हापुरी मिसळ
महाराष्ट्रियन मिसळ
त तांबडा अगदी झनझणीत मिसळ असं जे काही पोस्टर असतात नक्की कही स्पेशालिस्ट त्यात स्पेशालिटी असते की आपण बाबा इथे जायचं आहे मग आपल्याला इथ मटकीची मिळ मिसळ खायची ती मिसळ खूप छान् न असते. त्या बर काळजी घ्यायची की तिथे ओळख असते तिथे तिथे आपण जाऊन ती जी काही मिसळ आहे. ती आपण सर्व करत असतो खरच म्हणजे आपल्याला घे जो म्हणजे पोट आपल्याला भरत असतात म मी तुम्हाला आता ही मटकीची जी काही उसळ आहे. पहिल्यांद म्हणजे आपण उसत,
कापून कट करतो. सज आपल्या त्या मटकीच्या सजावटी साठी, आपण त्यात म्हणजे घालण्यासाठी जे काय हे हेल्प
जे काय आहे ते, मी तुम्हाला पदार्थ सांग
मग पहिल्यांदा,
पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला एक कप मटकी घ्यायचे म्हणजे, आपल्याला एक कप मटकी घ्यायची. एक कप बारीक,
कांदा आणि अ एक मध्यम टॊमॅटो एक चमचा आले लसूण पेस्ट, एक चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, चमचा गोडा, मसाला, एक चमचा धनेजिरे पूड, एक चमचा चवीनुसा तर मीठ आपल्याला चवीनुसार मीठ, कारण का आपुण चमचा वगैरे काही सांगू शकत नाही. आपल्याला, कमी जास्त वगैरे आशेल तर, आ गं दोन मोठे अ मोठे चमचे तेल जर आपण जे काही, मटकी आहे. तेल तेल आणि करायच, तीक तीन कप पाणी आणि जी काही आपली मटकी आहे ती मटकी आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायचे, आणि सॉरी गरम पाणी करायचं आहे गरम पाण्यात आपल्याला जे, त पहिल्यांदा काय करायचं हळद टाकायच आहे. थोडीशी आपण त्यात म्हणजे, पहिला पोडणीला तेल घालू शकतो. जिरं घालू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे थोडस
थोडसं लसुण पाकळ्या टाका लसून द पाण्या तीन कप पाण्यामध्ये जी का आपली एक कप मटकी आहे ती भी ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मटकी आहेत तेथून दन दन दन काय करायचं शिजून घ्यायची हम्म त्यासाठी तर मी अ झाले की बन अप्पे
क कट रस्ते घ्यायच म त्या रस्ता कसा करायचा आपल्याला तर
तर आपल्याला काय करायचंय खोबरं, जीर
आ
हा आलं लसूण पेस्ट परत
अ लसून पिजल्यानंतर आपल्याला काय करायचं कोल्हापुरी
आपण ती पण करू शकतो कोल्हापुरी कोल्हापुरी पण करू शकतो मसाला हाय कोल्हापुरी मिसळ बनवू शकतो आपण पुणेरी काळी मिसळ काळ्या रस्यातली मिसळ पण बनवू शकतो खूप आहे खूप खूप हो हो
हम्म हो खूप म्हणजे खूप असे जे काही जे काही रस्त्याचे प्रकार आहेत ते आपण रस्त्या
म्हणू शकतो अगदी म्हणजे खोबरीची जरी आमटी आपण कधी बनवलो त्यामुळे ती आपण जे काही मिसळ आधी उकडून घेतलेले आहे, जो काही मटकी ला आलेला मोड उकडून घेतलेला हाय.
ते जरी घात
ते जरी घातलं तरी तु चात मॅम म्हणजे अस खर हा खरच म्हणजे खूप छान असा पद्धतीने की आपण काही मिसळ आहे ते आपण
आणि त्या सजावटीसाठी मग आपला जे काही आपण आमटी ती जस की तुम्ही म्हणला पु मजे आपण काळा मसाला वगैरे वगैरे तुम्ही जस की, म्हणला तस मग आता आपण पहिला मी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगत होते की जस की मी पहिला खोबरं थोडंस म्हणजे त्याच्यामध्ये टॅमॅटो, कांदा आणि हे सगळं भाजून घेतल्यानंतर
त्या नंतरन जिरं, धन वगैरे घालून सगळं मी ना ही सगळ्याची पेस्ट करते आणि नंतर म्हणजे काय आहे तु रस्ता बनवते आणि म्हण पहिल्यांद खरपूस बाजू घ्यायची. गॅसवर किंवा चुलीवर आपण पहिल्यांदा अस
हे करून आपल्याला जर काळा आपल्याला रस्सा अस हवा असेल तर तो पण जरा खोबऱ्यावर फक्त चुलीवर टाकलेला तळून घ्यायचा जेणेकरून आपला मसाला जो काय आहे मस्त कट तेन
काही दिसत अशा प्रकारचे काय रस्ता आहे तिथे उसळ आहे तिथे
सांगितलं मग सजावटीसाठी सजावटीसाठी आपण अगदी भरून ते फरसाना बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू अगदी म्हणजे दही सुद्धा वापरू शकतो. तो आणि पाव पाव हा जो आपला काय नॉर्मली आहे मग आपण द एकी जण वापरतात.
कशी वाटली तुम्हाला रेसिपी माझी हो हो मला तुमची रेसिपी खूप छान वाटली. मी एक बार खरीच ट्राय करेल ती कारण मला रेसिपी पन छान छान पण वाट ली मला खूप छान प्रकारे तुम्ही मला रेसिपी सांगितला हा. याबद्दल मी धन्यवाद आभार मानते तुमचे आणि खूपदा एकदा एकदा मी ट्राय करेन माझ्या फॅमिलीला पण ती खूप आवडेल थँक्यू ओके मॅम हो ओके ओके बाय ओके बाय.
हम
ओके बॅरस मी कॉल ठेऊचते